हा आवाज येतोय काय तर प्रॉब्लेम झालाय.
हा काहीतरी नेटवर्कचा वगैरे इश्यू झाला असणारय.
हां.
नायतर ते दोन कॉल, दोन कॉल झालं का तिसरा कॉल रिझेक्ट
तीन तीन कॉल झालेत. तीन कॉल झालेत, तिसरा कॉल झिरो सेकंद दाखवतेय मला.
हा जाऊ दे सोड एवढं काय ही नाय त्याचं. पण दुसरा कॉल पण अर्धाच झाला असणाराय?
होय.
असू दे.
दुसरा कॉल कितीचा? झालाय काय? माहिती पाच मिनिट कायतरी सहा मिनिट झालीत.
हा कट केला तू का? आपोआपच कट झाला.
आपोआपच कट झालाय तो कॉल.
हा आपण ते असं कानाला लावलेलं असतं का नाय फोन- कवा कवा त्या असं टच ना पण असं होतंय आपोआप कट.
नाय मी तर नाय. केला मी असा फोन पुढं ठेवून बोलतोय.
हो का?
हम्म.
मग अजून काय?
काय नाय निवांत वातावरण कसं? हाय तिकडं पाऊस वगैरे.
पाऊस कुठला काय? पडतोय पाऊस नुसतं वातावरण तेवढंच होतंय पावसाचं. पाऊस काय? पडतच नाय.
हंम दोन दिवस झालं नाय पाऊस काल होता तसा. जरा सकाळ सकाळी.
उगं जरासा होता व्हय.
हम्म आज तर काय नायचं.
आज कायच नाही पाऊस पडय पडायला पाहिजे खरं पाऊस. आता बोरला तेन पाणी कसं? येणार त्याशिवाय.
हो किती? टक्के झालयं धरण वगैरे भरले काय माहिती हाय का?
नाय काय माहित नाय मला. तिकडं कोल्हापूरात.
बरं माहिती पाहिजे हुतं.
तुला माहिती हाय का? सांग मग.
मला माहित आहे की काय तरी- अ.
बोल की किती? टक्के झालंय.
बोल. काय तरी ब्यान्नव टक्के भरलयं.
हा हा हा. आता इकडं कसं झालत मागच्या आता या उन्हाळ्याच अ बोरला पाणीच नाय मग टाकी चालू केलं कनाय. अ बोर चालू केली कनाय एक पाच मिनिट चालायची आपोआप बंद पडायची. अ टाकी भरायचीच नाही मग असं दिवसातून हा दिवसात नाही एक चार, पाच वेळा, चार, पाच, वेळा चालू केलं कनाय. मग कवा टाकी भरायची लई जपून पाणी वापरायला लागायचं.
ह्या वर्षी असं होत होतं.
होय आणि चावीचं पाणी तर काय पुरतच नाही आम्हाला.
हं.
चावीचं भरलेलं पाणी किती? टाकी दोन दिवस जातं लैत लै. आमच्या काय मोठ्या नाहीत ना टाक्या मग बोरचंच पाणी वापरतो आम्ही. आणि पाणी
बोरचं पाणी कशासाठी वापरतय?
बोरचं पाणी वापरायला सांडायला तेन.
प्यायला तेवढं अ, चावीच असतंय. आणि आंघोळीला तेवढं चावीचं. अ म्हणजे ते काय, कॉक हाय मधी, पायजे तव्हा फिरवायचं.
अच्छा.
शक्यतो आम्ही बोरचंच वापरतोय, मग आता चावीचं पाणी नसलं नसलं क नाई, सगळ्यालाच बोरचच वापर रतो, आता प्यायच्या पाण्याला काय आमच्याकडं एक्वागार्डच हाय. त्याच्यामुळे काय टेन्शन येत नाई.
हा चला बोरचं पण चालतंय आणि चावीचं पण चालतय.
हा पण ते कसं हुतय,, बोरचं पाणी जास्त जाऊन जाऊन कणाय त्यज्यात खराब होतोय पुन्हा सारखं बंद पडतय. आपल्या इकडे शार जास्त आहे नाई पाण्यात. त्याच्यामुळं लई लई प्रॉब्लेम येतय त्या आमच्या अकवा्याला, दोन तीन महिन्यात नं एकदा लागतयच सारखं बोलवायला.
हं, त्यचा फिल्टर तुम्ही बदलत नसणाराय.
बदललय की.
ते बाहेरचा फिल्टर असतोय ना तो बदलावा लागतोय.
बदललाय की सारखं सर्विसिंग, प्रॉपर सर्विसिंग असतंय प्रत्येक वेळी त्यज. आणि आता मम्मी पण काय करत्या, एक म्हणजे असं पाणी वगैरे आल्यावर किंवा इतर वेळी, महिन्यातन एक दोन वेळा तरी काढून आतलं सगळं धुत्या ति.
हम्म.
आणि मग लावत्या, तरी पण काय प्रॉब्लेम येतय काय माहिती त्याला.
हम्म.
आता तरी जरा कमी झालंय. ते काय तरी
तुम्ही सगळेच ऐकवाचं पाणी पिताय घरात.
होय एकवाचच, म्हणजे ते कसं आधी पिऊ वाटत नव्हतं मम्मीला ते कारण की त्याची चव वेगळी लागत्या ना. पण मग काय तरी त्यांनी सेटिंग करून दिली, मग आता त्यामुळं, आपलं नळाचं पाणी पिल्यासारखंच एक्वाच पाणी लागतंय आमच्यात.
हा, त्याच टीडीएस वगैरे कमी जास्त करायचं असतंय ते.
हा, मग तिथे तसं करून दिलं त्यांनी, आता नॉर्मल पाणी पिल्यासारखंच वाटत त्यात काय फरक नाई वाटत.
हं हं.
आमच्यात तर असं असतय की, ते एक्वाचं पाणी आमची मम्मी भरत्या हा काढत्या एका पातेल्यात, आणि ते पाणी परत फिल्टर मध्ये वतत्या, आपला नसतोय का साधा फिल्टर आप आपल्या घरातला तांब्या देते, त्याच्यात वतत्या परत त्यातनं फिल्टर हुन पाणी येतंय. आणि मग आमच्या घरात पाणी पित्यात पावसाळ्याचं.
अरे मग त्याच्यात काय राहणार आहे, त्यात काहीतरी गुणधर्म कायतर
आम्ही घेतोय डायरेक्ट आम्ही घेतय डायरेक्ट ऐकवाचं, पण आता पप्पा मम्मी वगैरे आता कधी जर आस कंटाळा आला ना वरण घ्यायचं तर तसं पित्यात ते.
अ.
एवढी काळजी, काय सांगु.
नाय फक्त एक्वाचं आस फिल्टर होऊन पिलेलं असं काय नाय होत चांगलं असतं.
नाही होत पण आता त्यांना कोण सांगायचं मग कसं होतय कधी कधी ते एक्वागार्ड वर हाय ना वर हात लावून काढायचं कंटाळा येतोय, मग खालचा कॅन तर भरलेला असतोय त्या एक्वा च्या पाण्याने मग ते फिल्टर मध्ये मी तसंच टाकून ठेवते पाणी म ते.
डबल स्विफ्ट.
डबल स्विफ्ट हा तेच.
चांगलं हाय.
मग.
मी काय म्हणतो तो ते बोर तुमच्या कधी मारलाय बोर तू?
अ फ्लॅट घर बांधायच्या आधीच की.
तर मग कधी बघितला नाही ना बोर.
बोर आशा वर दिसत नाही ते आत मध्ये म्हणजे घरात आत आल्यावर अ गेट हाय कणी गेटच्या तिथं पशी हाय असं एक काळ चौकोन आय फरशीच्या आकारातच तिथ आत मध्ये हाय बोर.
मी म्हणतोय बघ घराच्या बाहेर हाय वाटतं साईडला.
नाही नाही घरातच म्हणजे आमच्या पोर्च मध्येच तिथेच हाय.
म्हणजे तुम्ही जो पूर्ण फ्लोट आहे तो पूर्ण प्लॉटमध्येच तुम्ही घर बांधलाय साईडला काही जागा ठेवली नाही?
आहे की साईटला जागा एक थोड थोडं आहे.
अच्छा.
पुढचा घर चिटकून बांधू बांधू शकणार नाही एवढी थोडी थोडी जागा सोडल्या.
बर चांगलं हाय.
कारण ते आत्ता कसं झालं असतं म जर ह कट टू कट बांधलं असतं कणी तर मग परत पुढचं घर बांधताना पण प्रॉब्लेम झालं असतं आणि आमच्या इथे अजून रोड ची काम व्हायची होती ना आम्ही घर बांधलं तवा आणि अजून पण नाही तुमलेली गटारी पण नाही झालेल्या तर मग पुढे पण त्या हिश मग बाणा अंतर ठेवून आता ते आमच्यात अ पायऱ्या आहेत बाहेरच्या त्या तिथेच घसर गुंडी सारखं हाय ते ते आता जातंयच रोड करताना आमचं.
हा तुमचं पूर्ण भिंतीपर्यंत येईल रोडं आत्ता.
आन ते बरोबर बाहेर आमचं गेट आहे कणी तिथवर येतंय बघ बरोबर.
बर मग काय डायरेक्ट आता व
रस्ता डायरेक्ट तेवढच
आता ते काही नाही आता रस्ता चढवताना वरच्या साईडला चढवणार की ते मग सगळ्या जात नाहीत आमच्या पायऱ्या एक दोन जात्यात. तीन हाईत दोन जात्या एक राहत्या. ती ऑलरेडी ते खालचं तर ते घसरगुंडीच हाय ते फुटलयच, परवा हेच ड्रेनेजचं काम करायला आलतीत तवा.
हम्म.
फोडलीतच ते. रस्ता केलेत, परत उखरलेत. सगळा रस्ता घाण केल्यात आता ड्रेनेज केल्यात. आता गटारी बसवायचं म्हणलं तर आता लोकं म्हणाय लागलेत तुम्ही रोड करून देणार असला लगेच- तरचं गटारी बसवा तर मग आता त्याच्यासाठी थटलय. हा मग आता त्याच्यासाठी थटलय मग आता अ पावसाळा एवढा झाला का नाय करून देतो म्हटल्यात.
मग आता पावसाळ्यात सगळं चिकचिकच सगळं चिक लच झाला असल.
होय गाड्या तीन काढायचं लय आत्ता यावर्षी उग पाऊस नाही त्याच्यामुळे एवढं काय? ताप नाही त्यात आता आमचं घर सोडलं की. म्हणजे तिकडं बाहेर पडायला जाताना एक दोन घर सोडून अ नवीन घर बांधलेलं आहे ना. म्हणजे अजून तसं त्यांच बांधकाम चालू आहे तर परवा त्यांनी पण काय? का काय? का केलं. समोरच सगळं उकरलेत एवढं घाण झालंय तिथन तर गाडीच जायनं झालते अक्षरशः
हम्म.
आणि आमच घराला कसं आहे एक
इकडंन साईडला ते प्लॉट मोकळा आहे पण जाता येत नाही गाडी घालता येत. हम्म.
असं प्रॉब्लेम आहे सगळं.
मग तुमच्या इथं प्लॉटचा रेट किती? चाललाय एका प्लॉटचा. काय? माहितीये.
नाही ते आता आम्ही घेतलेलं ते तवा सत्तावीस ला घेतलेला आत्ताच काय? माहित नाही.
सत्तावीस लाख!
नाही नाही पूर्ण घर तेन बांधून सगळं टोटल
अच्छा.
एवढं महागाच प्लॉट घेवस तर पुण्यात एक घर बांधून झालं असतं. तू तेवढ्यात पर.
फ्लॅट.
हा फ्लॅट हा फ्लॅट.
मग तुमच्या साईडला तो प्लॉट आहे तो कुणाचा? आहे काय विकलाय काय?
नाही आमचा जो घर मालक आहे त्याचाच आहे. त्यांना ते त्याच्या पोरगीसाठी ठेवलाय तो विकना झालाय आम्हाला घरमालक म्हणजे प्लॉटचा जो मालक होता ना आमचा हा प्लॉट ज्याचा मालकीचा होता. त्याच्याच मालकीचा तो प्लॉट आहे. त्याच्याकडन आम्ही घेतला तो मग आता तो दिन झाला ना आम्हाला पण पाहिजे होता. तोच म्हणजे कसं झालत की त्या इन्व्हे यांसाठी तोच शेजारचा प्लॉट घ्यायचा. आणि जरा तिथे काहीतरी शेती वगैरे काहीतरी करायचं. काहीतरी लावायचं. असं चाललेलं म आम्हाला पण गाडी वगैरे लावायला होते. पण आता तो दिनच झालाय. मग त्यावेेळेस कसं दादा म्हणत होता दोन्ही